हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो आवाज येतो हा येतोय
हो येतोय मला पण
हो बोला ना
बोला ना काय करता
हा काय नाही माझी शॉप आहे
हो काय कुठे राहता
मी मी महाराष्ट्रामध्ये राहते
हो का मी पण मुरुडला असते
अच्छा
हो मग तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं
माझ्या फॅमिलीमध्ये माझी वाईफ आहे माझे वडील माझी मम्मी आणि मी
हो ना हम् मग तुम्हाला काय आवडतं कुठे फिरायला गेलेलात कि नाही
फिरायला आवडत जास्त फिरायला बरेचदा गेलोय तामिळनाडू इकडे तिकडे राजस्थान वगैरे झालंय माझं फिरून
हो का
हम्म तुम्हाला कुठे फिरायला आवडतं
हम् मलाही महाराष्ट्रात म्हणजे कुठे स्विमिंग पूल किंवा कुठे माझी फॅमिली निघाली तर जाते ना
अच्छा तुमच्या घरात कोण कोण राहतं
माझी मिस्टर मी माझा मुलगा आहे सासू असते सासरे वारले आताच हा मुलं मग कुठे स्कूल ला जातात
नाही माझं लग्न आताच झालंय एप्रिल महिन्यात
हो का
हमं
हम् माझा मुलगा पाचवीला आहे स्कूल ला जातो
अच्छा
हा मग काय बोलता बाकी कसं चाललंय झालं चहा नाश्ता
हो चहा नाष्टा वगैरे झालाय
हो काय?
हम्म
आता जॉब ला आहात
हो आता शॉपवर आवरून आलोय
शॉप आहे का तुमचा
हा कॅफे आहे माझा
कॅफे
हूं रेस्टोरंट कॅफे
हो काय छान छान आहे ना त्यात पण भरपूर कमाई म्हणजे वेगैरे हो ना हो ना हम्म हम्म.
ट्रेंडिंग फूड आहे आपल्याकडे.
हो ना.
टॉर्नेटोज माझेकडे टोर्नेटोज मिळतात. प्राईज मिळतात पिझ्झा, बर्गर, मोमोज
हो ना काय रेंज काय ये मोमोजची
ह एटी रुपीज, हंड्रेड रुपीज, वन फिफ्टी, टू हंड्रेड
हो ना.
हम्म.
हम्म बनवायला कोण दुसरी लोक आहेत का?
नाही नाही मी स्वतःच आहो एकटच आहो.
स्वतः करता.
हम्म स्वतः करतो सगळ.
हो काय.
हम्म.
हम्म हम्म मग बाकी काय बोलता तुमची मिसेस कुठे जॉबला जाते नाय ना.
ती स्टॅम्प वेंडर आहे ती स्टॅम्प पेपर विकतात ते कोर्टात हा स्टँप पेपर ते असतात ना लिगल ड्युटी ते विकते ती हा हूं
हम्म. काय बोलता बाकी आज जेवायला काय होत तुमच्यात गुरुवार ना तुमचा उपवास असतो का गुरुवारी?
नाही बाबा उपवास नसतो मी जेवण केलं डाळभात ते भात आणि चपाती
तुम्ही वेज च आहात का?
हां नाही मी नॉन व्हेजिटेरियन.
हो काय.
हूं तुम्ही
आम्हाला पण आम्हाला म्हणजे जास्त वेज आवडत नाही पण सोमवार नाही खात.
हा. आम्ही पण गुरुवार वगैरे पाळत असतो गुरुवार शनिवार बुधवार
हो ना.
हम्म आमच्याकडे भोजाजी महाराज असतात त्यांना जास्त मानत असतो आम्ही.
हो काय हम्
तुमच्याकडे कुठला देव मानता तुम्ही तिकडे
आम्ही बैठकीला मांडतो आम्ही बैठकीला जातो हो. हम्म मी काय .
हे का तुमचं गाव कुठे आहे?
मी मुरुडला असते.
कुठल कुठं हाय ते.
मुरुड हे रायगडमध्येच मुरुड
रायगड रायगड मधून
हा रायगडमध्येच मुरुड
अच्छा.
हा. मग काय बोलतय बाकी काय तुम्हाला आवडतो का काय खेळायला किंवा कुठे
खेळायला मी आधी हॉकी खेळायचो जुडो खेळायचो जेव्हा कॉलेजवर हो.
हम्म ते तुम्हाला काय म्हणजे खायला जास्त आवडतं का आता तुम् स्वतः बनवता मग तुम्हाला काय आवडतं?
हा मी फूड बनवतो तर आवड ना कसं मला हा ऑबवियस आहे. आवडतो मला खायला बनवायला नवीन नवीन ट्राय करायला. खाण्याच्या वस्तू हम्म
फूड बनवण एक कला आहे.
हो ना कलाय.
हम्म
मग काय बोलता बाकी?
आ?
येतात कस्टमर म्हणजे किती वाजता तुमचा शॉप उघडा होत?
काय?
शॉप तुमचा ओपन कधी होत?
माझा शोप दुपारी बाराला होतो संध्याकाळी बारापर्यंत साडे अकरा पर्यंत राहतो.
होय ना म्हणजे दिवसभर चालू असेल त्या ह हो का.
कपल वगैरे येतात.
हा हा. हम
हम्
अछा काय बोलता बाकी कसं चाललंय मुलगा किती लहान आहे? नाही तुमचं आताच लग्न झालंय ना?
हा माझं आताच लग्न झालंय. तो डी पी मध्ये विचारत असेल तर ती माझ्या मित्राची मुलगी आहे.
हो काय मी तेच बोलले डीपी मध्ये फोटो आहे ना?
हा हा.
हा.
मला वाटलंच तुम्हाला तस संशया याला अस माझ्या मित्राची मुलगी आहे ती.
ह का?
हम्
आम्ही ज्योतिबाला गेलेलो तिथला फोटो आहे हा.
हो का?
हम्म.
हं. मग काय बोलता? आमच्या मुरुडला या एक दिवस मुरुडला खूप मोठा समुद्र काशीद बीच म्हणून ओळखला जातो.
काय नावाणे ओळखला जातो?
काशीद बीच.
अच्छा.
हा.
बघण्यासारखं आहे तुमचं गाव?
हो हो हो.
अच्छा. येऊ कधी आलो तर?
हो. या ना या ना.
हा हा. तुम्ही पण या इकडे फिरायला, इकडे पण आहे भरपूर सगळ फिरण्यासाठी आमच्या जवळ जवळ चिखलदरा आहे, महाबळेश्वर आहे.
हो काय तुम्ही तिकडे असता महाबळेश्वर साईड ला.
नाही नाही. इकडे जवळ म्हणजे इथून जाण्यासाठी
सोपं सोप हा चिखलदरा पण इथून जवळ आहे.
हो. हम्म हम्म.
नागपूर वगैरे नाव ऐकलं असेल तुम्ही.
हा हा हा नागपूर. द्राक्ष फेमस नाही द्राक्ष नाही नाशिकला हा नाशिक
हा.
या हम्म हम्म.
बाकी बोला काही.
ओ हॅलो.
हॅलो.
हॅलो. आवाज नाही येत का? हॅलो.
हा येतोय ना मला येतोय. तुम्हाला?
मला येत नव्हत आता तेच बोलते. हॅलो हॅलो करते. हो ना. मग काय बोलता?
हा. तुम्ही बोला की?
काय नाही चाललंय मस्त. आता जेवण करायला पाहिजेल. मिस्टर येथील जॉब वरून हा. हा. जॉबला जातात. कंपनीच असतात ना ते शॉपला ते शिप आहे ते जनरल आहे, अजून आज काय आलेच नाही म्हणजे
अच्छा अच्छा. इंजिनियर वगैरे आहेत? हा हा.
हा. मग काय
कंपनीमध्ये जातात जॉबला?
हा. कंपनी मध्ये जॉब
अच्छा अच्छा.
हम्म.
चांगलं हाय.
चांगल हाय. अहंहं अहं. हम्म.
का बर? हो.
हा.
हा बोला.
मुलगा आहे ना माझा दहा पाचवीला आहे मुलगा माझा.
अस अस.
हा. तो आता स्कूल स्कूलला गेलेला तो आता आला घरी. त्याला मग संध्याकाळचा नाश्ता द्यायला लागतो ना त्यालाही म मोई मज बाहेरच आवडतो पण रोज रोज कुठून आणणार ना एवढं.
हा ते पण आहे.
हो ना.
हम्म.
हम्म. माग काय बोता ह.
काय नाही तुम्ही बोला.
काय नाही चालेल चला मग करते नंतर मग परत.
हो हो ठीक आहे ना चालेल हो.